हॅलो.
हॅलो.
हा बोल ना.
नमस्कार ताई.
हा नमस्कार.
अ.. आपण कोणत्या विषयावर बोलूयात.
हॅलो.
हा बोला म्हटलं मॅडम. अ.. अन्न पदार्थात भेसळ हो, अ.. बघा ना अन्न पदार्थामध्ये किती भेसळ चालू ये आता.
हो खरं. तर ती एक खूप मोठी गंभीर, आपल्यासाठी सर्वांसाठी आव्हानाच ये ते. समाजासाठी खूप मोठं आव्हान आहे. आपण रोज जे अन्न खातो. पितो, ज्या काही भाज्या फळांचा आपण जो काही वापर करतो त्या गोष्टी किती. किती शुद्ध आहेत हे आपल्याला माहितही नाहीये.
बरोबर आहे, आणि बघा ना सकाळी सकाळी कसं आपण मुलांना दूध देतो. आपण चहा घेतो, त्या दुधामध्ये पण भरपूर काहीतरी. हानिकार पदार्थ गेलेले आहेत.
आपण तर खरं अन्नाला पूर्ण ब्रह्म असं म्हणतो, आपल्या संस्कृ ती म्हटलं जात, पण आज त्याच अन्ना मध्ये नफा कमावण्यासाठी. साठी भेसळ केली जाते. आणिे जे, माणसाच्या स्वतःच्या हव्यासपोटी हे सगळं. केलं जात आणि त्यामुळे काय होतंय की मानवाच जे आरोग्य आहे. त्याच्याशी सगळा खेळ होतोय
बरोबर आहे कस म्हणजे आरोग्यावरती वाईट परिणाम होतात आहे ना त्याच्या म त्याच्यामुळे कसं दवाखानमध्ये दवाखान्यांमध्ये पण खूप अशी गर्दी वाढत चा हे सगळं भेसळयुक्त खाल्ल्यामुळे आजारी वाढ चालले असं झालेलं
साधं दुधाचं उदाहरण घेतलं तरी आपल्याला लक्षात पण येतेय का त्याच्यामध्ये काय भेसळ काय काय टाकलंय दुधासारख सेम आपण दूध घेतो
हो हो
त्याच्यामध्ये कधी डिटर्जंट असेल कधी त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल् वापरलेल्या असतात आपल्याला लक्षात पण येत नाही त्या गोष्टी
हो डिटर्जंट असतं युरिया असे भरपूर काही घटक यूज करून ते ते दूध बनवतात
पूर्वी आपल्याला म्हणजे ते खिरवस किंवा आपण दुधाच्या वड्या करायचो ना घरी
हो हो
दूध असं इझिली कधीच आपल्याला मिळत नव्हतं
हम्म
आणि आज जर आपण बाजारात गेलो तर आपल्याला ते के केव्हा पण मिळतं
बरोबर आहे आहे खरं म्हटल्या ना गायी एवढ्या नाहीच की एवढं दूध त्याच्यापासून पनीर वगैरे तयार होईल
बापरे पनीर पनीर म्हणजे अगदी गंभीर समस्या आहे
आणि पनीर तर आवडीने खातात
लहान मुलांना तर खूप आवडतं त्याच्यात
हॉटेलला तर पनीर शिवाय भाजीच नसते
भाजीच नाही कोणतीही भाजी त्याच्यामध्ये पनीर आलंच
आलाच पण ते कशापासून बनवता पनीर ते म्हणजे दुधापासून तर नसेल कारण प्रत्येक ठिकाणी एवढं प्रमाणात पनीर अवे्लेबल असल्यामुळे
तेच ना दुधाचं पण प्रमाण नाही य तेवढं उत्पादनाचं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात दुधा दुधापासून बनवलेले पदार्थ मिळतात आपल्याला
हो हो बरोबर आहे जसं आता बघा ना आता देवस्थान ठिकाणी पण पेढ मिळतात पण त्याच्यात किती मिलावट असते
आता ते अ शेगावची कचोरी आपण इतके वर्ष आवडीने घेतो सगळेच घ्यायचे म्हणजे आणि आता त्याच्यावर सुद्धा बंदी आणलीय
हो हो बरोबर आहे ते तर काय मिठामध्ये सुद्धा आता सांगितलेलं की भेसळीचे रोजच आपण किती घरांमध्ये मिठा शिवाय तर काही नाही प्रत्येक घरामध्ये मीठ असत त्याच्या मध्ये सुद्धा भेसळ आलेली आहे मिठामध्ये म्हणजे आपण ते मीठ नाही विष खातोय भाज्यांमध्ये सरासरी
दखचे पोटाचे विकार दिवसेंदिवस वाढत होते कसली हृदयाचे त्रास कॅन्सर तर म्हणजे आता घरोघरी झालेला असं म्हंटलं तरी
झालेलं आहे बरोबर आहे तेच हे सगळं खाण्यापिण्यातूनच होतंय
हम्म आणि बाजारात काय आता आणि कमी किमतीमध्ये असेल तर हमखास तिथे म्हणजे सर्वसामान्य माणूस त्या मोहाला बळी पडतो.
हो घेतातच.
आणि स्वस्त म्हटल्यावर तर ते, लोक घेतातच. घे हा त्या मोहात माणूस अड- तो आणि पण इकडे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात ना त्याचे.
बरोबर आहे. ते ते भाज्यांमध्ये पण बघा शेतकरी किती? त कीटकनाशक हो त्याच्यात म्हणजे, वापरतात. ते सगळ आपल्या पोटात जातात आणि त्याच्याने आजार होतच हा असं झालेल आहे.
फळ पण आता कोणते खावे ना हा मोठा प्रश्न आहे.
हो हो.
ह हम्म
आधी फळ कस म्हणजे ज्या तत्या सीझनमध्ये मिळायचे. आता बाराही महिने फळ आपल्याला दिसतात.
तेच ना पहिले साध केळीच उदाहरण जरी घेतले आपण पहिली केळीची चव कशी लागयची लहानपणी असताना आणि आता जर खाल्ली तर आता इच्छा पण होत नाही परत खाण्याची. त्या एका रात्री मधून पिकतात केळी का ल हिरव्या असल डायरेक्ट पिवळ्या होऊ
पिवळ्या होतात. हो आणि ते असे खायला पण चांगले.. कचवट कचवट लागत एकदम.
जे वरून एकदम पिकलेल्या पिवळ्या दिसत आपल्याला पण ण खायला गेल तर एकदम कच्च्या आणि चव पण नस
हम्म ब बर केमिकलचा मारा हहो दुसर काही नाही.
तेच ना
ह्
एका रात्रीतून त्या एवढ्या पिवळ्या होत्या म्हणजे तो केमिकल किती हानिकारक असेल, हम्
हो हो बरोबर आहे.
करणारे सुुद्धा ह्या गोष्टींचा विचार करत नाही.
सर्वांना सगळ काही माहिती आहे पण मग त्याच्यावरती काही कोणी हेच. बोलतच नाही अस आहे ना,
आज तुकाराम मुंढें सारखे, एक कठोर आणि प्रामाणिक व्यक्ती एक प्रशासकीय अधिकारी जो काम करतोय पण ते सुद्धा लोकांच्या डोळ्यात येते.
मम ते तर आहेच.
हम्म. एवढा निर्भीड अधिकारी आहे. पण मग असे अनेक व्हायला पाहिजे तेव्हा कुठे ह्या गोष्टी सगळ्या बंद होतील खर तर, तेव्हा कुठेतरी पारदर्शकता येईल पण, लोकांना चांगलं सहन नाही होत पण मग.
हम ह ह..
अजून भाजीपाला फळ डाळिंबाचा उदाहरण घेतल तर डाळिंब सुद्धा डाळींबाला तर इतके औषध वापरले जातात. कलर येण्यासाठी त फुगण्यासाठी डाळिंबाच्या सगळ्या याला औषध आहेत म्हणजे आपण डाळिंबाचे दाणे कमी खाणार औषधच जास्त
जास्त खाणार हो. तेच आहे ना
वाईट परिणाम होत आहेत पण समाजामध्ये.
ते तर आहेच.
ह ह.
पण एक ते हे पण आहे की, म्हणजे ते शेतकऱ्यांना असं झालेलं आहे ते जर का ते फवारणी करणार नाही त्यांचं असं म्हणणे फवारणे केले तर कस य ते भाज्यापाल्यामध्ये किडे वगैरे जे दिसतात, त्याच्यामुळे ग्राहक घेत नाही ना आत. हून जात ना. पण मग ते विष किती जात आपल्या शरीरामध्ये असे ना.
पूर्वी पण तर होतेच ना त्याला दुसरा पण उपाय ना सेंद्रिय खतं पण आहेत ना.
हो हो. पण आता कस आहे, लवकर पिकवायच लवकर पैसा कमवायचा
हम्म ते अधिक नफा कमवण्याच्या मोहात अडकून माणूस हे सगळं करतय. आणि माणूसच माणसाचा जीव घेतो इथे.
हो हो. तेच चाललेलं आहे सरास.
आता आपण डॉक्टरकडे पण गेलो तरी गोळ्या औषधं घेताना आपल्याला माहिती नाही का त्याचा केवढा परिणाम आप ल्यावर होणार आहे.
हो हो आता लहान लहान मुलांचे केस पांढरे होणे, त्यांना डायबिटीज आहे, काय काय त्यांना आजार चालू झालेले,
हे ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वी खूप कुठेतरी कोणाच्या तरी तोंडून ऐक कायचो. आता सरास म्हणतात डायबिटीज आहे. बीपी ए, केस पांढरे झाले,
हो हो. लहान मुलांमध्ये तर खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्याचे त्याच्यात मुलं कस व्यवस्थित तिथ जेवण नाही करत त्याच्यामुळे असही ना
खर तर समाजाने याबद्दल जागरूकता निर्माण करायला पाहिजे किंवा समाजाने एकत्र येऊन समजातल्या लोकांनी एकत्र येऊन करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पण कोणीच याविरुद्ध आवाज उठवत नाही किंवा कोणीच काही करत नाही.
सगळे ठरवलं पाहिजे भेजळयुक्त वस्तू आपण वाप रायचच नाही. पण असं ठरवून पण होऊ शकत नाही. कारण काही बाहेर असं अं काय म्हणतात त्याला एकदम प्युअर अशी गोष्टच आता राहिलेली नाहीये कोणती. तर मग काय खायचा? हा मोठा प्रश्न तयार होतो तिथे ना. आणि आपल्याकडे काय कायदे आहेत खूप पण ते फक्त कागदावरच त्याची अंमलबजावणी होतच नाही. जर ती योग्य प्रमाणात झाली किंवा समाज पण थोडा जागरूक झाला तर मग लोकांचा भेसळ त्यांचं जे काही धाडस आहे ते थोडस थोडंफार कर पण कमी होईल. त्याच्यासाठी प्रशासन पण जागरूक असणं गरजेचं आहे.
हम्म हम्म
कारण राजकारण ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात आणि त्यामुळे मग हे मधल्या मध्ये लोक बरोबर कार्यक्रम करतात. आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्यासारख्या सर्व सामान्यांना भोगावे लागतात.
हो
कॅन्सरचं प्रमाण या सगळ्या गोष्टीमुळे खूप प्रमाणात वाढलेलं आहे.
हो वाटलेलं आहे.
सानवी
हो
तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
हो मला पण खूप छान वाटलं.
थँक यू.
हो
ओके
ओके बाय.